ह बोलकि इतय ऐकु. येतेय येतेय भावा काय चाललंय मग तुझं.
काय वांदे झाले आता शेताकरी काम चालूयेत.
हा हा. आ हो. हॅलो. हॅलो.
बोल की काय म्हणतोस कसं काय फोन केला स हॅलो.
असयच केलता काय नाय म्हण बाबा काय चालतंयन बा
हा ह काय शेतातली कामं चालूय जरा शेतातली. काम करायचं निवांत.
हा हा, काये शेताव.
हा हा.
शेतात काये?
येतो.
शेतात काय म्हणलं र?
आह!
पिरणी चालूय रे पिरणी चालू आता. ह ह ह, बस ते कमाल कुठ जाणारेस.
कामला व्हय फारमसी झाली व्हायर. कंपनीत. आमच भाऊ ज कंपनी त रे हा स फार्मा कंपनीत. अ त्याकडे जायचं आपलं आपलं म्हज मासाच जरा कसच माणू सांभाळून घेतय बरोबर आहे ना.
हा हा, होय. बरोबर आये की त्यापेक्षा एक चांगला प्लॅन असा आहे की मोठ मोठा बिझनेस टाक तुला काय बॅकअप आहेयचं ग घरातून पैसे तुला इन्वहेस्ट करू शकतात तू काय कर
हा हा.
एक मोठी कंपनी सोबत एक डिग्री करायची- मेडिकल वाल्यांना ड्रग्कससप्लाय करायच ड्र् सप्लाय करणार म्हणजे त मी तु कंपनीकडन तुला एक इंजेक्शन के बसणार एक दहा रुपयाला इंजेक्शन बसणार त मेड ले नाहीत ते इंजेक्शन किती रुपयाला देणार महितीय का पंचवीस रुपयाला इंजेक्शन देणार आणि मेडिकलवाली पेशंटला इंजेक्शन कितीला व साडेचशे रुपयाला असं ते गणित असत
हा हा.
म्हणजे कंपनीकडून कंपनीकडून प एवढं स्वस्त भेटते ना इंजेक्शन ते म चारशे वर नेतात मेडिकल वा एक इंजेक्शन
हा हा हा हा
तुझा काय प्लॅन आहे?
आ!
तू काय करायच म्हणतोयस प्राप
मलवान आन पण जव अनभव म्हणतो ती ज म्हण तर बर आहे ना पर खायच आमचं कसं भाव बी एम स आहे ना मग ते एमडी हा एमडी केलं होते आपलं मोठ टाकते मग ति अ बायकविध डॉक्टर करणार बरोबर आहे मग ते मेडिकल आलं मोठं ते आपलं हॉस्पिटल आलं त्या पशी कोणत दुसरा भावी बेफारमेस करते ना म तीमेडील टाकल त्या पेक्षा शेजारी अ मग परत माहिती होती ना आपल्याला बघ कसं कायग मग परत पुढ पाऊ उचल नंतर टाकून बस आपली काही माहिती नसल्यावर अ तसं चालू केलंगलुटी येत नाही खेळ सा जु दोकून मान बघ्यायचा आहे कसं असते काय हा
तो. कंडिशन करणार आहे माणसची आजारी व आजारी पर्ल जाणार लोक
हा हा हा हा हा. हा हा.
फटका बसणार कोणाला आपल्या सारख्या लोकांना
हा हा.
हा हा पुढेही क जरा इकडं आता येतय का
बोल की
हम् हम तू काय करणार.
मी नाही तरर मला डोक्यात तेच चालू आहे म्हणजे इंडस्ट्रीलाज करणार. नाही तर मग कुठल्या तर कॉलेजमध्येध्ये एक कॉलेज चांगलं बघायचं. आणि तिथं ति फोन लागायच नाहीतर मग मम्
आं.
आपल्याला रिस्पेक्ट भेटते आपल्याला
हा हा.
आरी पटली कॉले ना आता हा आणि पेमेंट पण किती देतात कॉलेज टीचरला कि अ एक आता आणि के सर होते ना. मिनट जर त्यांनी मम घाला त्यांच होईलममा. करी वे
ए पामजल पस्तीस हजार.
हा एम फॉर्म नंतर पण चांगल्यािंग एबाम झालं ना तुझं मग तू चांगली. गव्हर्नमेंटला जरी गव्हर्नमेंट कॉलेज मध इन्फॉर्म केले चांगल्या तर सण फार
हो.
्या कंपनी फार्मा श्रा वगैरे त्या त्या कंपन्यांमध्ये जर तुझा जॉब लागला किंवा गव्हर्नमेंट ला आपल्याला ग. े फार्मसी फारमी म्हणून तर
हा आणि ते घौर ओथ ज प्रस दोडते ना त धर्मिक के तर मग आता गव्हर्नमेंट मणून फारमेसट ला. हा.
त्याचे पण पेपर असतात. ते नाही म्हणात आता त नॉर्मल नॉर्मल हॉस्पिटलमध्ये जरी कामाला ते पण चांगभर काम कर म्हणजे दोन टाइम असते आपल्यालाशिप असताना असत नाही का कॉ एक सकाळी असते सकाळी ते आ का. आणि शिफ्ट असते रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत अशे म्हणट शिट अस. हॉस्पिटल फार्मसीला पण त्याला पण चांगला पगार भेटते. एक पंचवीस बरा हजार म्ह भेटते आणि फक्त बस ून गोळ्याला द्यायच्या असतात चांगल्या हॉस्पिटलमध्येध्ये जर चांगल्या हॉस्पिटलमध्येध्ये भेटलं तर बारक हप.
खरा पण तस एवढं पेमेंट नसताना पण तिथे एवढं. एक लट वीस ह पेमेंट असते त आणि मोटरसायकल तर विश्वास निवडरच्या
इंडट्रीला जर गेला असताना तरी तेवढच पेमेंट असते.
अन बमर एक्सपिरियन्स आला क तू वाटते नाही परत पेमेंट त्याच
हम्म ते वाढते की तसं पण इकड पण वाढणार ना हॉस्पिटला हॉस्पिटल
हा हा.
हॅलो. हॅलो हॉस्पिटल फार्मासिस्ट च पण वाट अजमर रेमान
हा हा हे अनुभव यईल तसं वाढणार ऐकु येते का?
नाही ते घरातून कॉल घरात घरातून कॉल आला होता आता. म
हा हा
आं हॅलो
हॅलो हॅलो
ऐक हॅलो ऐकु येते क़ा?
हॅलो, हा ठीक आहे तुझं काय प्लॅन आहे पुढं?
माझ काय? हे, हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज येते का?
नाही लेका खरंखर लावेल खरंखत रे
पाऊस आलाय का त्याच्यामूळ का? हॅलो तुझा आवाज येतोय मला, मला नेटवर्क पण ये
हॅलो, आता आता येत का? ऐकु येते का हॅलो हा हा काय म्हणा तू
तुजा आजावा येत त रे तू बोल
हा हा आमची आहे काय आर ते आपलं एका मते ना इंडस्ट्री मध्ये जायाच
हो
आ आपलं हो चल समज आ आणि इकडे कसं जरा पहिले पहिल आपल्याला एवढं ह नॉलेज नसते त्यामुळे इकडं पाहुन म्हणून समजून समजून तर घेते ना बाबा अस झालं की, हे मॅनेज आहे ना त्यामुळे जरा हा
हा हा मॅनेजर आहे का तो तुमचा पाहुना?
हा बहिनचा नवरा भावजीबह मॅनेजर आहे.
त्यामुळे टेन्शन नाही. हा हा हा हा हा हा आता आले. आ हॅलो
ह
हॅलो
हो का म्हण ना गाड्या व्हाय गाडी काय? हाॅलो
हा, गाडी गाडी हॅलो
होय-होय. हॅलो, आवाज नाही तर आहे. ह.